हॅलो.
हॅलो.
हा बोला की काय करलंय?
काय नाही बघा जेऊन बसले आता तुम्ही?
होय मी पण बसलोय जेवले उशीर असंच बसलोय.
हा हा हा म आणि काय नाही बघा ट्रिपला वगैरे कोणी करू. तब्येत आहे की बरी आहे तुमची बरी आहे.
हो आहे.
हम्म.
काय म्हणतोता.
काय म्हटलं?
तुम्ही आता काहीतरी बोलला ना ट्र्रीपविषयी म्हणताना
हा मे मध्ये ट्रिप वगैरे कोणीकडे जाऊन आला का काय?
ट्र्रीपला म्हणजे गणपतपुळ्याला जायचं ठरलं होतं.
हा.
पण जर असं म्हणजे गर्दी वगैरे असणार या वेळेला जास्त म्हणजे म्हणून मग कॅन्सल केला आम्ही
हा हा हा.
म्हणजे कसं आता जास्त करून सगळ्यांना सुट्ट्या होत्या त्यामु सगळ्या कुठे ना कुठे? तरी फियला लागलं त्यामुळेग गणपतपोळ्याला ज जास्तच गर्दी असं ऐकायला मिळाल होता आम्हाला म्हणून मग कॅन्सल केला म्ही
हम्म.
बाकी मग इथच लोकलला आमच्या म्हणजे गावा शेजारीच्या जवळजवळ छोटे छोटे छान ठिकाणी तिकडे जाऊन आलो मग आम्ही
हम् ह आता सगळी ट्रिप ट्रिप सगळीकडे ट्रिप चालल ह यावे आम्ही कोणीकडे गेलो नाही सासूबाईच गेलत आठ दहा दिवस त्यामु मला कुठं जायलाच मिळालं नाही घरी कोणतरी लागते आजी पण आहेत ना आजी सासूबाई त्या ठ काशी अयोध्या प्रयागराज तिकडे जाऊन आले असत असबाई
होय मग लांब गेले होते खूप
लांब गेल्या होत्या ऊन कसलं होतं या वर्षी
होय
हम्
ऊन पण आहेच आणि बाकीचं बाहेरचं वातावरण पण एवढं काय आता व्यवस्थित राहिलं नाही त्यामुळे बाहेर फिरायची पण कुठं काही सोय वाटे न झाल्या
होय काय काय ऐकायला मिते बघायला पण भेटतय त्याता
पररवाच कुठ तरी म्हणजे आम्ही गणपतपुरला जायच असं ठरले म्हणजे ठरवाल तो आणि त्याच वेळेला ऐकायला मिळालं अस म्हणजे सात का आठ फ्रेंड कोणतरी गेलेलीत गणपतपुळ्याला आणि जर समुद्राच्या मध्य असं म्हणजे पुढं गेलेली थोडंत पाणी जास्त आहे तिथं
हम
आणि मोठी लाट आल्यामुळे ते कोणी म्हणजे आतमध्ये अडकले ते मग बाहेरची जी माणसं होते ते असं नाव वगैरे घेऊन जाऊन तीन काय चार जणांना वाच
वाचवली हा
हा पण बाकीचे दोन तीन काय अजून सापडलेच नाहीत
होय ते पण भीतीच आहे आता कुठ जायची
काय
कुठे जायची पण भीती आहे म्हंटलं आता काय सांगता येत नाही ह हम्म
दिवस खूप वाईट आले
होय आता ते ट्रेन मधलं पण बघितला ना
कोणतो
अ लोक लोकलला मुंबईमध्ये बोरवलीमध्ये अ ते असंच ते पाऊस यायला म्हणून लोक काय बोलले पावसा दरवाजा जरा बंद करा
हा हा हा ते मी म्हणजे व्हिडिओ ऐकले बघितला आहे तो आणि काहीतरी मर्डर झालंय ना
मर्डरच केलाय की होय आणि एवढे लोक बघत बसल्यात आता तो जरी असला त्याच्याकडे काय पण अस दे पण थोड्या लोकांनी एकी करून त्याला वाचव हे बडवला अस तर वाचवू शकले असते ना कोण झा नाही त्या घा पण लोक एक जण पुढे जायचं नाही सगळे ग्रुप वाईज गेले असते तर काय
राहिल झालं असत होय म्हणजे आता माणसं घाबराला लागल्यात
घाबरा लागला थोडा तो कसा आहे ऐकोच होता वाटत तो हम्म बघूनच वाटतय माझ्याकड काय काय ऐकायला मिळायला लागलेय ते झालं परत ते लोहगडला
हा ते पण काहीतरी ढकलवून दिलं ना
हा त्या बली ना हा
ह विश्वास ठेवायचा काही नाही कोणावरती
कुठलं सांगायचं ना सर पसंत नाही काय नाही म्हणून डायरेक्ट असं काय हा नकार देऊ शकली असते कुणावर विश्वास ठेवायचा काय कळत नाही आता
होय
आधी सारखं राहिलं नाहीये का
नाही नाही कुणाच्या मनात काय असेल काय सांगता येत नाही हम् ऐकल्यानंतर नच भीती वाटते
होय भीती वाटते्या आता बाहेर घराची बाहेर पडाय लाग विचार कराऊून पडायला लाग ते
म्हणजे लहान मुलांच्या विषयी पण असं काहीतरी म्हणजे घरात लहान मुलं वगैरे असली अस काहीतरी ऐकलं तर राणी जराच घाबरल्यासारखं होत
ह आता मध म लहान मुलींच्या केसेस पण किती झाल्या नसरापूरची ती हम्म हम
आणि सोशल मीडियामुळे सगळ्या गोष्टी लगे लगे व्हायरल होतात अ त्यामुळे दिसतात सगळं म्हणजे
हा व्हिडिओ पानतय आणि ते लगेच हे पण करतात ना ते ए आय करून सगळ्यांना पब्लिक पण चांग घ होते
हां हां आणि काय करता मग घरी तुम्ही
आता घरीच असते काय नाही लहान मुलगा आहे त्यामुळ काहीतरी करायचं हम् तुम्ही
मी पण घरीच असते आता
हा
बघायचं ऑनलाईन क्लासेस वगैरे कोणत्या तरी करायचे म्हणाले
हा हा
म्हणजे टाली वगैरे झाली माझे मग आता जरा त्यामध्ये आदराने
त्याॅलीवर जॉब भेटत असतील ना लगच
आहेत जॉब आता अ पण कसं जरा घरात लहान मुलगा असल्यामुळे मला पण बाहेर पडता येई ना लगेच
हा
मग त्याच्या स्कूल वगैरे चालू झाले की मग बघायचं हा
हम्
स्कूल वगैरे चालू झाले की बघायचं म्हणाले ग तेच त्याच्या आधी जर अस काय
बँकेत पण भेटू शकते ना फॅली
हो मिळू शकते म्हणजे असं अ जे प्रायव्हेट असतात ना त्यामध्ये आपण करू शकतो पण जे गव्हर्नमेंट आहेत त्याला जरा प्रोसेस वेगळे असते कारण त्यांच्या एक्झाम असतात त्या क्लिअर कराव्या लागतात आपल्याला त्यानंतर मग मिळते आपल्याला ते जागा
पण प्रायव्हेटमध्येध्ये पण असतात पण इंटरव्ह्यू किंवा ओळखी वगैरे असल्या तर आपल्याला मिळू शकते प्रायव्हेट ला
हा आता जॉबची ल गरज आहे
होय आणि करणं गरज नसल तरी पण आपल्याना थोडं अकरा बारा वाजेपर्यंत आपलं सगळं घरातला आवडते त्यानंतर न पण आपला वेळ असाच फुकट जाते त्यामुळं बसू पण वाटत नाही
हो आतापसून बसून आपल्याला पुढं पण नेवते ना
हो आणि एका वेळेला दोघजण कमवलं तर नंतर ना जरा सोपं पडते होय हा प्रत्येक गोष्टीत सगळ्या दिवस महिन्याचा बाजार जरी भरायच म्हटलं तरी दहा पंधरा हजार रुपये बास होत म
नाही होत आणि त शिक शिक्षण लहान मुलांना पण शिकवलं तरच पुढं पण आपल्याला हे होणार आहे आता त्यांना शिकवलं तर पुढं चांगलं होणार हम हम्म
आणि तुमच्या गावाजवळ असं काय काय आहे बघण्यासारखं मग
आमच्या गावाजवळ काय कनेरी मठ कनेरी मठ बघितलाय तुम्ही
हा बघितले पण
आता आणि छान केलंय तिथं वाढवलंय
हा हां हां
अ ग्रामीण भाग कसा असतोय आपल्या घरी पूर्ण तयार केल्या तिथं कुंभार सुतार कशा असत एक यात्रा भरवली आहे
हा म्हणजे ते बोल ते तरार जे आपल्यान सिलेबसमध्ये होत तर त्या पद्धतीने हा हा हां
छान आहे ते बघण्यासारखं
हा हा हा
हम्म
बघायला गेयला पाहिजे मला हा हा
आ छान केले पण एक दिवस लागतो ते पूर्ण बघण्यासाठी म्हटलं तर
होयो
मोठा आहे हो लहान मुलांना खूप छान वाटणार ते बघायला इंटरेस्टिंग हम्
आमच्याकडे पण एक हो आहेत मंदिर वगैरे आहेत आमच्या इकड पण छान आहेत बघण्यासारखे प्लस म्हणजे जहाज मंदिर आहे
हा हा
जहाज मंदिरमध्येध्ये असं म्हणजे जहाजमध्ये सगळं मंदिरचं कल्चर असं पूर्णपणे सेट केलं
हा हा कधी बघण्यासारखी ती सकाळी किंवा संध्याकाळी असं काय
अ ते दुपारच्या वेला म्हणजे बंद असते अ आ आता म्हणजे जर सुट्टीचं प्रमाण जास्त असल्यामु बघायला येणाऱ्यांची संख्या जरा जास्त नाही त्यामु आता असेल दिवसभर चालू
हा हा
पण आम्ही ज्या वेला गेलो होत ना त्या वेळेला दुपारच्या वेळेला थोडं बंद असायचं एक दोन तास
हा
आणि नंतर ना मग आठ साठ नऊ नंतर ना आ आहे चालू असेल म्हणजे आठ नऊ पर्यंत चालू असायचं
हा हा हम्म हम् चांगलाय काय ते बघण्यासाठी हा हा ह
डोंगर वगैरे आहे
हा हा हा
आता तरी पावसाोळा म्हणजे जरा जरा पावसाोळ्याच वातावरण असल्यामुं ते जांभळ किंवा करबंद जे असतात ना
हा हा
ते आता चालू झाले त्यामुळे सगळं डोंगर बघत कुठंबघल तिकडं तेच बघायला मिळते अ आम्ही तरी तिकडे गेलो ना तर म्हणजे खास करून ते खाण्यासाठी किंवा आणण्यासाठी जात
हा एक एक ठिकाणी ते चांगलं वाटतं तिकडचंच त्या बाजूचंच असं
हो
हम्म
आणिन का आहेम
आणि काय आंबे खाल्ला का नाही या वर्षी
हो खाली खाल्ले पण त्याचे ज्यूस करण्यासाठी अ जे मिश्रण ते ते तयार करून ठेवले लोणचे घातल्यात हा
ज्यूस तयार करण्यासाठी असं करून ठेवता येते काय
हा म्हणजे आपले पिकलेले आंब असतात ना त्यांच सगळं असं रस काढून घ्यायचं गाबा आणि मिक्सरला थोडस फिरवून घ्यायचं ते आणि त्यात मा म्हणजे ते घट्टसर होईपर्यंत त्यात साखर घालायचं
हां
म्हणजे जर एक वाटी आपले मिश्रण असेल ना
हम
अ आंब्याच तर त्यात दोन ते तीन वाटी साखर मावते असं घट्ट होण्या घट होईपर्यंत आणि नंतर ना आपण ते ताटातसं पातळ पसरवू ना उन्हामध्ये म्हणजे कडक उऊन लागते त्याला एक दोन ते तीन दिवस आपण त्याला कडक उना तस वाळवायचं आणि ते वाळल्यानंतर ना पण साखरेचे कसे असे घट्ट घट्ट गाटे होतात ना त्या पद्धतीने निघते ते ताटातून मग ते साखर त्यातून काढल्यानंतर ना पण मिक्सरला बारीक करून असे पीठ करून ठेवायचं ते पिटी साखर सारखं होतय ते
ह
जरा आंब्याचा कलर पण येतोय त्यामध्ये मग पाहिजे त्यावेळेला आपण सरबत वगैरे करतोय त्यावेळेला ते वाप वापरलं तरी आंब्याच हा फ्लेवर येऊ शकतो.
ह म्हणजे सरबत साठी
हां
ह
म्हणजे आता उन्हाळयात वगैर उन्हाळ्यात काय आपल्याला पाहिजे तसं आंबे खायला मिळत. त्यात ज्यूस वगैरे करू शकतो घरात अ पण पावसाळ्यात त्यां तस फ्लेवर पाहिजेल असेल तर मग ते दुकानातून केमिकल असलेलं वगैरे पण आणून खाण्यापेक्षा केलेलं चांगलं हम् असे म्हणजे दोन ते तीन तीन प्रकारच पण म्हणजे मी द्राक्षच पण केलं होत गेल्या वर्षी ते एक हा दोन ते तीन महिने आम्ही वापरलं चांगलं राहिलेलं ते द्राक्षेचं पण
हो मी आताच ऐकले हे
हा नाही असं आपण म्हणजे फळांचं करू शकतोय असं
हा चांगले
ण जे वर्षातून एकदा दोनदा येतात ना त्या फळांचं
हा करून लिंबूच पण करू शकतो